हॅलो
हम्म येतो आवाज
हॅलो
हॅलो हा म्हटलं आवाज येवतो हो येतोय ना तुला हम्म
हा येतोय ना
हम्म पाणी काच काळवतं तुम्हाला
ठी काय
बाग काहीच नाही ते थोडे टाम तर इथ वईल होती म ते पावसना दखून जाईल का
आमचं होत ना पाणी तळब तळ यच होतं साठेल विहिरीला येत होत तस बारा पैकी दुसळ असे साधे पिक नाही ना अग वळ ड्रिपवरती आता डाईंबच होतं त्याच्यामुळ काय
हम्म गाळिंबाला ट्रिप वचन
ह असं फ्लड नि भरायचे असल तर मंग नाही एकदा ब फ्लडनी भरलं होतं ना एकदा
ह का
म जास्त भरायला लागत ना छ केली ना हॉल सेटिंगच्या टाइमला फ्ली भरलं होतं एकदा तेव्हा लढणी भरल्यानंतर मग नंतर काही गरज नाही पडली नंतर ड्रीप व जास्तनी द्यायला लागत ना ते मधून एक तास द्यायला लागतो तीन दिवसात काल द्यायं त्याच्या वे जास्त नाही्यायं
तीन दिवस होतून एकच तास
हा
हा नियोजन पणत फान लागत मग
हा जास्त पाणी नाही चालत ना लालून लाल मापातच
हम् हम्
कधी कधी म्हणजे म्हणजे कधी सांगता थोडस हे झालं का अ थो मोठं झालं का मग तेव्हा सांगतो डॉक्टर बरोबर कधी कधी मग पूर्ण भोत भीज असं पाणी द्यायला लागतं कंटिन्यू नाही फक्त किती जास्त कमी जास्त पाणी मापत तेवढंच पां द्यायला लागतच जास्त नाही झालं पाहिजे का मी नाही
टईमिंग सिरजबा
हम्म टाईमिंग शिरच
हम्म
बाकीचचे भेट
वा पण मग त्याना बरं आहे ना एवढं म्हणजे मा एवढंही काही विशेष पाहिनी लागत ना पण
हा एवढं विशेष पाणडाग हा पच लाग
कारर का ह् त्याच्यामुळेळ दुसरं पिकाला बी एवढं येत आण्ही बसत काही नाही मज येत काम होऊन जातं
तेच ना मग त्याच्यामुळे जड जमिनीपेक्षा डाळिंबाला अशी याचे थोडी मोरमठी जमीन लागत हलकेत
बर्डी जमीन लागत त्याला नाही म्हणजे वापसा कंडिक्शनची जमीन लागय बर्डी म् पय
का
हम् मुले पाणीधरणारे जमीन मला का गडबडच करते
हा
हम्म
अच्छा
दूध किती जात तर दूध आहेा का नाही
नंग नाही दुर्मला हो
मला वाटलं जात काही काही देऊ तमला
नाही नाही
हग
तेवढ घरी घरीच लागतच फॉरन ला
हा बर आहे ना त्याच्यामुळं मग गरीच कसा लागत आहे बरोबर
तुता एवढा नाही ना आता
हा हा
ई तल्याव कड मंगई
नक
सध्या नाही एवढं
डळीबाला काय एवढी खरही नसत लागत
नाही फवार आहे म एवढे चशे भागापेक्षा भरपूर कमी आहे हरे अजून तरीच नंतर काय माहिती नंतर शेवटला
आता म तीन तीन महिने तीन महिने झाले ना तीन महिने तेवढे काही येणे होरे नाही लागले द्राक्षला स होत आता पाऊ समजा आता सीझनला दख अस पाऊस झाला सकाळी मारायचं संध्याकाळी फिक्स दोन टाइम फिक्स फ राहत्या
हा ह
प तसं डाळिंबाच नाही एवढं एवढी फवारीने लागते ते पावडर नाही लागते खर्च कमी एवढाल विशेष खर्च नाही लागत असं वाटतं मला
हा ना जदा टेंशन घसम नाही
नाही
हम्म
किती नाही म्हणलं ना तर जरी काही झालं तरी ते एक फळ तयार व्हायलाच राहत लाईक क्वालिटी जरी नाही झाली ते आपण कसं म्हणतो कांद्याचं कसं नाही काही झाले खराब झाले तरी ती गोलटी जरी राहिली तरी विकल्याच जाते राक्षवानी नुक सनी
हा ह
अक्षेच वेळेस पाऊस बिऊस झाला तरी किती नुकसान होतं मग तिथ वायात जातं ना ते
नाम
जर मार्केटला आणि इनक्लूड अस काही उपयगातच नाही राहते ती
नाही नाही क्रॅक ब्रक गेलं काही पाऊस झाला खराब झाला तर खराबच
हम्म तेच ना मग तस डाळिंबाच नाही ते छोट ज ल बाहे मार्केट मोठ्या मार्कट नाही पणछट्या म्केट ला चालून जातं म
लोकल मार्केटला काय ना पण मग चांगल्यापैकी चालून जात लई काही नुकसान होत नाही ब कारण हातात काही ना काही कही ना.
येतच नाहीरेट कसं खर्च बोकंडीने येल.
हम्म होम. तेच कर राात त्याल्या विेल्या काही अ तेवढंच फक्त सांभाळावं लागत नाही. जदा रोग नाही र
दुसरे त्याला त्यालाच रोग तेवढंच एक अ ह येत दडाईबाव
हम्म.
त्याला कधी मावा पडला तर त्याला मावटलं कंट्रोल ठेवाय लाग त्याला नाही येत.
शांपू मारल होत आता पाहिलं मी आता सगळं मावत खळबळून निवऊून जाहिल.
हम्म.
भींटी वरस सगळं सापून गेलं स ते बोंड इथे त सत्व
मव्यानी मवा राहिलो भेंडी वाकडी होती सर्व भेंडीने राात वाख वाकड्या होऊन जाते भेंढ्या हा. होवाकडे बहि म्हटलं क मग तरी मार्केट न राहात ना त्याला ते बा हे काढतय ना बदला काढेत आहे ना बाजूला
आता सध्या मार्केट आहे त्याच्यामुळं काही बदल बिजल काढते आम्ही जाबून घेत हेवडवी
हा हा ह आता मार्केट आहे कारण की एवढं भाजीपाला नाही भेंडी भेंडी म्हणजे हई किरकळद ना अतेत नम एवढं भाजीपाला नाही ना सध त्यामुळं
तेरी पण ना. ते काय म्हणतो आपण मंडीत का ना एवढी गर्दी नाही ना.
हम्म.
भाजीपाला सगळा बऱ्याच लो याच ना कमी चि उराला ना.
कमी कारण की पाऊसच नव्हता ना बरेच जणल ना पाण्याची पंचायती होती. फक्त घरपरं पाणी होत वाप
हम्म.
म्ह आता हा पाऊस आज झाला आपल्याकड त्यांनी काही पाणी थोडंच उतरणार आहे जमिनींला णा वीरला
नाही नाही.
ह् तेच ना म
च होत एवढ्या पाऊस ना काय वाणार आहे हो.
हम्म.
ह.
ज्यांचं किरकोळ होता भाजीपा आला त्यांचं पाणी कामी पडल्यावर सोडून द्याले बऱ्याच ज म त्याच्या बा जा अस.
हा.
तेच झाले. हम्.
बाकी तब्ययती
बरं आहे तब्यती सारव तब्यती बर आहे.
हम् ह. हज बाजलू आला आ ना तिकडं.
हम्म आला होता ना आईस येनर होता ना.
हम.
आईस येणार होता ना.
हा हा
आईस पण घ्यायचं होत कोण आयस याला वेळ मस् वेळ लागला मग तेवर थांबल होता
आईसकुडं बच यायला येईल होता का तुमच्या गावात
हा आमच्या इकडे इथं येणार होता इथून पुढं जाणार होती ना गाडी
ह त्याच्यात काय फसगत झालती वाटत आत अरा केलो सांगल आता चारच केलो येलो आता
हा का काही ते नाही का सांगता याच नाही सांग
याला माहीत नव्हतताा बघ घेऊन आल तो म्हण मध्येले म्हण तेवढा तूला जेवढा लागत तेवढा तर मग या बॉक्सचे फोटो काढून पाठवले त्याला मग तो म्हणे परत पाठवेतो म्ह
हम् हम् हम् हम
हम्म
हा कारण की एक छोटा बॉक्स होता म्हणजे माल नव्हत माहिती किती पण तरी हा चार साडेचार किलो असेल
हम्म चार किलो आता
कारण की छोट ते तेलाचे बॉक्स आपलं येत गोड तेल राह. त्यांना मुरलीचं ते बॉक्स भेटतव त्या बॉक्स मध्ये होता छोट्या अठरा किलो म्हटल्यावर मग भरपूर मोठं बॉक्स राहत असेल.
मोठा बॉक्स राहत ना.
ह् पण मग नाव त्याच्यावर नाव नंबर याचाच होता दादूचा तोच नंबर होता ना आदित हम् हम
मग तो म्हनी देतो गाडीत पाठवून म्हणे
हा हा
लग्नाला हळद दिलं जायचं हे पाण आता काय म्हणत काय नाही
त कोणाची
सेजल रतन दाजी ची पोर
कुठं दिलंय म्हणजे इकडं ज ति लहानी का
हा राणी राणी
हम् हम ह
तुमच्याच गावात कांदा विक विक्री करत वाटत टाकळीच आहे पोरगा
हम्म हम हम् ह
हम
मार्केटमध्ये आहे का व्यापारी
हा हा
हम् ह् हम ह
कांठा ठेवतात
असल
हम्म तुमच्याच गावात राहालाय वी वाटतं
हा का
हम्
हम्म सांगतय म हशारायला लागल माणसाांला माहित असल
नाही माणसाला नाही माहिती
नाही कारण की आता हे असे व्यापारी भरपूर झाले द नवीन पोर भरपूर या धंद्यात आले
हां
काही हे नाही ना शिकून नोकऱ्या नाही मग काय तरी धंदा भरपूर नवीन कोरं उतरले आता मार्केटमध्ये कांदा तंबा तंबाट्याला उतर दिलं त्या लक्षात घ झालेय का मिंट
हम्म